हम् म्हणटात.
बस काही नाही म्हज
हम्म मस्त एकदम त्यात क चुला सांगतो आयुर्वेिक तुपच चालू कर.
हो आयुर्वेदिक खर्च चालू होता.
च आजार एक दिवचार निवडला. असं माहित आहे ते आयर्वेदिक कं माहितय आहे मुळापासून बघत रे. आलेपैती कसं ते वरवरचा लेप लावतो ना. तात्पुरतं बरं होता तसं आहे.
बरोबर आहे.
आता म्हणजे मी आईला पण घेऊन जाणार आहे तिकडे चर्णी रोड ला डायबिटीस साठी.
आणि ना डयबिटीस आहे.
हा आई पप्पा न दोघा ना ायबिटस आहे.
दुगण डयबिटीस आहे
हो दोघांसाठी मी बघणार होता चेन रडला आयुर्वेदिकच
त्यांना डोळ्याची काळजी ठेवायला सांग पण
हा ते तर आहे त्या चष्मा आहे दोघांना पण,
चष्मा आहे ना पण दुसरं काही नाही ना सध्या
नाही तेवढंच ना बाकी काय
कारण त्यांनी शुगर जास्त झाली त्याच्या बॉडीमध्ये ना. तर ते मोती बिंदूचा धोका असतो.
डायबिटीस आहे ना ते पण जास्त हाय लेवलवर नाही ये.
अच्छा नॉर्मल टाईप वन
टईप वन टईपला ह. त्याच गोळ्या चालू होतील. बाकी काय मग आता आयुर्वेदिक करायचंय जायचंय एक दिवस ून काय करणार आप दोघांना एकदम घेऊन जाईन.
डायबिटीज मध्ये मग खूप टाईप आहेत काय काय लोक पण वेगवेगळ्या प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या गोळ्या असतात कुठल्या पण मी वातावरण बघितलं ना कुठला पण एक माणूस डायबिटीस मध्ये की त्याला सकाळी सेम गोळ्या आणि दोन माणसना तर रात वेगळ्या ग असं काही नाही.
भरपूर म्हणजे ते गोळ्या भरपूर असतात त्याच्यामध्ये डायबिटीजच्या
त्याचं कॉम्बिनेशन खूप असतं तर डबलचं ट्रिपलचं सिंगलचं
तेस ना बघू आता
आयुर्वेदिकच केला पाहिजे पण म्हणजे लिोपथ चाू ठेवायच डायबिटीज तर दुसरा मार्ग नाही आहे डाय डायबिटीस झाला, थायरॉईड झाला करता करता, आयुर्वेदिक करायचं होमिओपॅथिक करायची.
मी मागे एकदा बरोर नव्हतो ना त्यांना मला घेऊन गेलो होत मी एकदा मायासाठी तेव्हा त्यांना विचार होत की तुम्ही डायबेटीसवर देता का तर ते म्हणतात हा डायबिटीसच येतता त्याना असा विचार होतं, की डायबिटीस तुमच्या आयुर्वेदिक चाल असताना लिपॅथिक बदल करायच का त्या बोलल्या. हळूहळू बंद करायच्या तुम्हाला फारक पडत जाणार आयुर्वेदिकने एकदम नका बंद करू मी दिल्यावर आप मग हळूहळू तुमची गोळीच बंद होऊन जाईल आयुर्वेदिक मुळे अशी बोलते. तेवढं कॉन्फिडन्स ती बोलतच नाही. बरं चांगला आहे ना उलट हा.
अ शरदचंद्र भोईर म्हणून
हां.
ते होमिओपॅथीच घेतात.
ओके.
ते उल्हासनगरला पण ते पण डॉक्टर खूप फेमस आहेत. त्यांच पण हे पण ते पण कसं आहे आयुर्वेद झाला होमिओपॅथी झाली प्रत्येकाला सूट व्हायला कधी कधी थोडथो वेळ टाईम लागतो पण होत.
वेळ लागतो ह.
काय कायना कसं एका महिन्यामध्ये फरक कळतो काय काय लोकांना फरक पडला दोन तीन महिने जातात आणि ते पूर्ण ण माणसाची खायची सवय प्यायची सवय झोपायची सवय ऍक्टिव्हटी तो त्यावरती पण ते औषधाचा प्रभाव डिपेंड आहे.
हम्म ते तर आहे आणि पथ्य पाणी करावं लागतं रे.
हो पथ्य पाणी पाळलंच पाहिजे पथ्य पाणी जेवढं पाळणार तेवढं चांगलं. त्या औषधाला प्रससा सामान मिळतो.
तेच अनुत हो. आमच्याकडे पत्तेपणे असतंच. म्हणून ते चाललंय ठीक.
पण तुमच्या घरी जेवण वेगळं बनवत असेल आई वडिलांचं वेगळं कमी तिखट कमी मसाले कमी तेलकड असं.
नॉर्मली सगळ्यांच सेमच बनत. पण कमीच तिखट बनवतो संध्याकाळच जेवण आमच्याकडे दुपारचं थोडं हे असतं.
ओके.
बाकी तुम्ही पिकनिक पिकनिकची काहीतरी अरेंजमेंट करा काहीतरी पिकनिकला जाऊ आपण सर्वजण
पावसाळा होऊ दे थोडासा चालू जुलै महिना संपू दे.
हम्.
ऑगस्ट महिन्यामध्ये करता येईल.
हा आणि ते रिसोर्ट ला वगैरे किंवा वॉटर पार्क ला जाता येईल.
पण सोमवारी किंवा शनिवारी असं आहे म्हणजे रविवार धरून आलं सप पंधरा ऑगस्ट पर्यंत
होय काय?
हो यावर्षी बऱ्याच सुटत्या सोमवार रविवार सॉरी रविवार धरून आलेल्या आहेत.
हम् हम् मग तसं काय असेल तर कळवा आम्हाला आम्ही पण जॉईंट होतो तुमच्या ग्रुपमध्ये
आमचा कुठला ग्रुप हो आमचा कोणता ग्रुप नाही.
तुमचा असेल ना ऑफिसचा ग्रुप नाही आहे का?
नाही नाही सगळे आपले इंडिव्हज्युअल एंडिच्युअल
होय काय?
हम्म.
तुमच्या ऑफिसमध्ये सर दांडेकर कि होळकर पण आहेत. हम्म.
हॅलो आपण नाही बोलू शकत.
ओके अरे मराठी बोलो रे म्हणजे आडनांव यांची असं बोलो मी